जेवलीस काय? सॉरी चहा पिलीस काय?
हँ जेवलो, अजून चहा प्यायच्या नंतर नं सहाला पितोय आम्ही चहा तू चहा पिलीस काय?
चहा पिलो बाई.
होय मग आणि काय काय करायलस?
काय नाही बसलेय बर्नी भरत तू?
हो हा हा मी पण.
वीरा झोपल्या?
वीरा झोपली तिला झोपवत झोपवत मला पण झोप लागली तोपर्यंत मेसेज घुई घुई वाजल्या म्हटलं आता सगळेजण कॉल करतील म्हणा आणि हडबडून जागी झालो आणि मग तुझ्या मेसेजचा रिप्लाय दिला.
हा हा. गेल
ह नाही. अ आता कुठलं जातो पुढच्या महिन्यातच.
आ हा पिंटुआत्याच्या कड गं.
नाही ग
मामासणी बगाय ग.
तवा जाऊन आले की त्याच्यावर काय नाही परत आणि काय झाले काय?
नाही नाही काय नाही झालं ना त गेलतेस काय विचारलो ग.
फोन बी कराय नाही जाय बी नाही. अ परवा तिचाच फोन आलता म्हणालती फोन नाही काय नाही कुट पत्ता आहे
हा हा
अस म्हणली
पूजा दिचं डोहाळ जेवन कधी आहे?
आता करायचं होतं तर आता काकांचं असं झालं नव्यात करतील मग आता. पल्लीच आहे. आता शुक्रवारी अ नववा नाही आठावा चालूय वाढत.
हा हा पावसात येतय वाटत हा हा तिचं पण आहे नव्ह
होय शुक्रवारी आहे.
होय? छकुली दीदी पण कॉल केलंती बाय मगाशी.
हा बोललास की नाही मग?
नाही पप्पा नव्हत ग आता तिला कॉल कर म्हणुन मॅसेज केलतो ती काय ऑन नव्हती मग तुला म्हणलं थांब कॉल करतो तुलाच.
ह ह मला आता की म्हंटली वैष्णू मला पण मेसेज केलीती म्हणून.
हा हा
मग म्हंटलं कर मग तिला तर मग मला म्हटली ती तुला करतेय मग् मी तिला करतो ती मला करते असं क
हा होय ते नव्ह दीदे ते सगळं कॉल झाल्यावर कळतय नव्ह?
काय?
तीस कॉल झाल्यावर
होय. मला आता तीस कॉल सबमिट केल्यावर कळालं मला. खरं ते पेंडिंगला आहेत नुसत दाखवतंय.
हा हा.
हा हा मग ते आता सात तिथं चौदा दिवस तिथे लिहिलेय.
होय?
सात ते चौदा दिवसात तुमची चेक किंग केली जाईल पडताळणी केली जाईल आणि मग. अ हे पेंडिंगला असं दाखवाले ग पेड केले जातील असं झाल.
दुसरा टास्क आणि काय हाय काय तुला.
आता सर्च करालय खरं नो इंटरनेट म्हणून दाखवलय आता मला वाटते ते. जमा झाल्यानंतर दुसरा टास्क देतील असं वाटालय कारण हे पण असंच झालं ग. माझ कनी येत नव्हत टास्क आणि पेमेंट जमा. झाल्यानंतर न मग घे दुसरा टास्क आला.
हा म तस असेल काहीतरी.
हां बहुतेक. मला पण काय अजून माहित नाही मग आजच कंप्लीट झालंय मग राहू दे म्हटलं लगेच कशाला.
हो.
ट्राय करून बघितलं झालं नाही म राहु दे म्हणलं उद्या आता उद्या बघायचं जरा. ह
खरं ते पाच वर अस एक टू पाच अस येते बघ.
हा होय.
मला आवटलं अस. हा ते कळालं सोडं ते तीस तीस म्हणजे झालेलं जसं कसं कळायचं असं म्हटणलेलो मी.
पहिला बाहेर पहिल्या स्क्रीन वर येते ब ती
कुठ गं.
टोटल अमाऊंट आहे तुम्ही व्हिडिओ जेव्हा पहिल्यांदा टुटोरियल बघितलासा. व्हिडिओ मध्ये सांगित की त्यानी टास्क चालू होयचा आधी व्हिडिओ बघ म्हणून मी तुला
हा तू बघितलेलो की मी ऐकलो होतो ग असं काना लावून नुसता.
हा मग त्यात सांगितत कि तीस् कॉल झाल्यावर टास्क कम्प्लीट होते म्हणून ह..
चार पाच झाल्यात हे कुठे दाखवत नाही का अस.
हा दाखवते की आता तुझ. टोटल किती झाले की नाही तिथं बाहेरच्या स्क्रीनवर दाखवते की फोन अ टा फ्रेंडच्या खाली तर ग्रीन कलरचा बाण असते बघ.
हा हा तिथे दाखवते काय.
पते हा
बघतो मी नंतर
हा.
काल रात्री झालं का नाही शोण
काय मम्मी शिवालत्या तुमच ब्लाऊज शिवाल्या. त्यांच काय आहे तेच त्या मला डिझाईन विचारायल ते ते सांगच. सांबरची उद्या अभ्यास घे. त्या फोनच्या नादात चिऊ च्या अभ्यासाकडे लक्ष नही.
हा हा
तिला कराय सांगते मी बोलत बसते कराय सांगते बोलत बसते.
हमं. मय दिदी मघाशी फोन केलेली.
हा हा.
म्हणालं ती आम्ही बोलताल आपल्याला शिवास देणार आहे.
हम् ऐकल्यावरून
हा.
हा ह.
आणि काय म्हणत्या माहिती हाय काय? असला कशाला टास्क क दिलाय, ऐकायच तर नीट काय नाही?
हम्म
रेखा, असं म्हणजे कॉलिंग वरच
हा हा, शाणी
तिला म्हटल, तुझ्यासोबत मला बी रिमोव्ह करतील गबस की, असलं कशाला काय बोलाल्यास
हे बघा, मी तुम्हाला सांगितले रेसिपी खाद्यपदार्थ, असं तेन बोलत जावा. नॅचर, पाऊस तेन इन जनरल असं, पर्सनली आपलं काय असं शेअर होऊ नये, एवढं आपण हे घ्यायचं, काळजी घ्यायच.
हा.
हम्म.
येणार आहे नव आज मयू दिदी?
नाही काय बोलली, तुला म्हणली?
होय, आज येणार आहे म्हणली, रेंंदळला
सोळावी फोन करायनी काय नाही, येऊ दे, अचानक टपकू दे.
नाही सोड, जिज्जूंच काय फिक्स नव्हतं, त्यांच्या म्हणण्यावर होत, त्यांनी म्हणलं संध्याकाळी बघूया
त्यांनी मम्हणलं जावूया, तर म्हणली काय?
हा, त्यांनी जाऊया म्हणलं तर येणार
हम्म.
जीजू गेल्यात
होय, गेल्यात.
हम्, हम. हे मम्मींचं पण केलीस काय चालू?
नाही नव्हं अजून, म्हणाल्यात ते कर, बघूया की करतो, करतो.
त्यासनी दिलीस तर मग काय सुट्टीच नाही.
हां, हां, हां, होय. तेवढच, चारशे आता गेल्या वेळी आले. ह्या वेळेस चारशे आले तर, झालेच की आठशे-नऊशे रुपये.
होय.
हम्, मग मी गेल्यावेळी, काय झालतं चारशे किती रुपये तरी आलते बाई, मग मी एकावन्न रुपये मग मी, हे केलतो हम्म! काय ते स्वामींच ते, गुरुपौर्णिमेला त्र्यंबकेश्वरच्या मठात देणगी द्या, म्हणून मेसेज आलता
हा हा.
मग तिथं, दोनशे एकतीस रुपयेची पावती केलती. म आल्यात पैसे अकाउंटवर तर, पाटवूया म्हटलं.
होय. माझं भवूतेक गुरुपौर्णिमेला येतय वाटत नाही नाही, एवढया लवकर पण येत नाही.
येऊदे घे, लवकर टास्क पूर्ण कर, लवकर येतयं.
हा, ते पण आहे सोड, आज तारिक किती आहे गं? आज वीस एकवीस.
वीस कि. किती तारखेला आहे गुरुपौर्णिमा.
एकवीस अठ्ठावीसला आहं घे होत नाही घे.
होतंय. तू जर दोन तीन दिवसात कम्प्लीट केलीस तर पाच सहा दिवस सात दिवस जर झाले चेकिंग ला. तर होईल कि त्याला अकाउंट लिंक केल्यावर कणीय. पहिला दोन रुपये पाठवून बघतात त्यानी ते अकाउंट म्हणजे चालू आहे का सेफ आहे मग आपल्याला कोशू तेच येतोय कि. तुम्हाला रिसीव झाले असले तर अ रिसीव म्हणून टाईप. म्हणजे ऑप्शन ऑन करा नाहीतर रिजेक्ट म्हणून करा मग.
हा हा.
असतय ते दोन रुपये बला सडड करत्यात.
ते नंबर ऍड करायला लागते नव्ह गं.
हम्म गुगल पे.
मम्मीच गं हे आपण जे जॉईन करणार आहे ते नवीन आणि.
हम हम हम होय होय.
ते मम्मीच एक करायचं आहे तिला बी काढून देणार आहे.
हम् चालतंय की. मला नंबर मामींचा पाठव. नव्वद एकोणीसच आहे नव्ह.
असं कुठं गुगल पे आहे. मला येतात गं कोणते गं. लागत नाही का त्यासनीं.
हम्म.
मम्मी म्हणल्या पप्पांचं कुठं फोन पे आहे.
हा हा.
तो कॉल आईला देतो की.
ह ह काय करायल्यास. मला कायचईल.
नाही काय तर नंतर सांगतो.
तीस एवढं कुणाकुणाला गेलेस पाच मला पाच मै दिल पाच चछकुल दीदी ला पाच.
सगळ्यांना पाच पाच झाले. पल्लीचं काय झालंच नाही सोडून ते विषय देव एकच कॉल झालाय पल्लीचा. आणि सगळ झिरोवरच गेलेत तिच आणि. हा आणि ऑनलोन नंबर वरन. दोन बायकांनी दोन दोन वेळा केल त फोन.
व्हय.
हा.
तसं पण चालते वय.
हा तसं प चालत त्यांच्याकडे कार्या पाहिजे ग मग त्या ग्रुप वर मेसेज केलत्या मग मला एक. का बाईने मेसेज केली की तुमच्याकडे फोन आण टास्कचा असतो का मला हे आलाय. तुम्ही बोलणार आहे काय माझ्या बरोबर मी म्हणल मला पण आलाय. तुम्ही पण मला बोलणार. काय मग ठीक आहे म्हंणली पहिला तुम्ही लावा मी बोलतो मग माझा कॉल. अ मग तुम्ही मला कॉल करा असं म्हणली ठीक आहेय म्हणते. ह तिला दोन वेळा लावला आज एकदा उद्या एकदा असं. मग काल एका मुल अ मुलगी होती ती मिरजची. तिने कॉल केलेला तिला मी मेसेज केलता ती म्हणली कोण बोलू शक ते काय ग्रुप वरच मेसेज केलती मग मी तिला मेसेज केला हाय म्हणून मग म्हंटली तुम्हाला कॉलचा टास्क आलाय का मी म्हटलं होय. मग बोलूया काय म्हंटलं मग बोलूया म्हणते. मग तिला काल कॉल केल मग तिचा पण एक टास्क रिटर्नचा एक झाला.
हा हा.
असं झाल्या.
सांगते
हम्म. ठीक आहे हा.